हा काय कराल सका
हाय बघा बसले
काय नाही बघ मी पण बसलोय झोप काय दुपारी रात कु लागत नाही म्हणताना दुपारी काही झोपत नाही
हा हा हम् काय नाही बघा तुमच्या बिझनेस बद्दल सांगा कि मग बिझनेस आहे म्हण सांगत होता की
होय होय सांगतो सांगतो मी म्हणजे सांडक्या पपपाडाचच करतो बा
हा हा
अ आणि हे माझं कसं कुरुड्या डिस् को झालंस तर हे लांबडं भेंड साबूच आणि ह्याच हांडी पापड उडदाच पापड तखट सांठगं ते सगळं असत होय सगळं करतो तिकड सड नाही तर मण नाही म्हंटलं तर एक पस्तीस किलोचं तर केलो बघ मी तिकड सां का हा अजून मागालात
हा हा कसं किलोवर्तन विकत काय मग ते
होय होय तीनशे रुपये किलो विकतो बाणी
हा हा मग ते कसे करताय त्याची रेसिपी काय
त्याच रेसिपी तुम्हाला किलो हे करतो किंवा
हा हा चालतय ान पहिला माहिती सांगा मग चालतय चालते हा सांगा की चालते
आ हॅलो.
हा बोला बोला.
ह मी सांगतो बघ त्याच ह्याचं तिकट सांगायचं सांगू तुला
हां सांगा चालतय नाही तर पला बिझनेस बद्दल सगळं माहिती द्या मग नं तर म सांगा म्हणसा हा मग ते तीनशे रुपये किलो वीज हा
हा मला तीनशे रुपये किलो ते विकतो तिखट सांडग झालं डिस् पो दडशे रुपये किलो आणि ह्यच लांबड सांडग पण दडशे आणि कुरुड्या पण दीडशे आणि श साबू बटाटा कसं करतो मी ते दोनशे वीस रुपये किलो विकतो बा आणि हा दोनशे वीस रुपये किलो आणि ह्याच म्हणजे कसं ते उडदाच पापड तीनशे रुपये किलो सगळं माझंच
हा हा मग किती होत्यात त्या किलो मध्ये पापड
अ ते लहान छोट केलीस तर मस्त एकशे वीस पापड हुत्यात पण ते पातळ पण होत्या आणि जर ते म्हणजे असं भाजताना तरी करपा करपी होते. त्याच्यापेक्षा मी जरा दमदार करतो म्हणजे ते बरोबर एकशे दहा पापड करतो मी
हा हा म मिडियम मध्ये करून एकशे दहा करता आणि देतय तीनशे रुपये किलो
तीनशे रुपये किलो एकशे दहा पापड अ होय होय होय होय भिजत घाल्च करतो बार ते
हा हा..
ते भिजत म्हणजे ची तीन दिवस भिजत घालतो आणि तीन दिवस भिजत घातल्यानंतर त्याला दे तीन च तीन दिवस भिजत घालून चौथ्या दिवशी काढतो त्याला चौथ्या दिवशी मिक्सर ला लावायचं पाचव्या दिवशी सकाळी आठवून घ्यायचं
हा हा तस हा हा तस करताय व्हय आणि मग ते तांदूळ तेन तिनी देतात जे घेणार हाईत ते काय तुमच्याकडचच घालून
नाही मी माझ्याकडन घे सगळं असलं की दीडशे रुपये किलो देतो. आणि त्यांच्याकडनं देणार असलं तर मग शंभर रुपये किलो मी करून देतो त्यनासनी म्हणजे तांदूळ दिल की शंभर रुपय किलो करून देतो
हा हा नाही दिलीत की दीडशे रुपये किलो घेत हा हा
माझं माझं असल दीडशे रुपये किलो
हा हा.
मग तीन तीन मिनिटांचच बो हंडीपापड पण हा म्हणजे हे तेव हे हूतय आता किती झालं हे हे करू बाळा कटकर चालतय हा ठेव ठेव बा